हॅलो
हॅलो येतो का आवाज बोल ना डोळ्याबोल्यांच दवाखान्यात काय नाही. हे काय मुलं बसवले अभ्यासाला हा जेवण झालं का तुझं झालं का?
हा इतक्यात आवरलं आज लवकर आवरलं ना.
हा का?
हम्म -
उद्या कशी येणार?
काय सांगताच नाय येत.
हां हां
त्यांना म्हणलं की चला त नाही त्यांना काय मला बिला द्यायची तवा जाऊ म्हणे
आ
पैसे द्यायला जायचे ना तेव्हा जाऊ म्हणे माग
हम्म.
अजून काही हय आता काय करताय काय माहिती ते पाया तर बरच म्हणत होते.
हा हा येणार आहे का नक्की.
म्हणे देऊ गिरणारचा पाहुणा आला तर मी येईल
ये
वेद. लिहायला बसत तू लिहायला बस.
मग फोन करायला लाव ना.
हम्म.
फोन करायला लाव ना.
बरं सांगते सांग.
ह बाकी.
बाकी काहीनी.
ह आमचे पोर बसले अभ्यासाला.
तुमची हुशारी शूट करते अभ्यास आमचे पाय कशी अडाणी लोळते.
हा ना.
आमचं त वन लिहित टू लिहायला हातच वळत नाहीत.
हा का.
हा मस प्रयत्न पण नाही वळत आता अजून सवयच नाही ना ती कधी
हा.
आता लागेल बरोब सवय लागत लागत हळू हळू
चहा का
नाही तर आज सारखं वही पेन घेतोय.
हा का.
पण वनच लीतय तुला नाहीच.
हा का.
हा.
महिनंत शिकविता असतील अजूनकाचं काही च काही शिक
अजून काहीच अजून काहीच नाही फक्त वन टू शिकवित्या. आणि गेम घेता का खेळायला.
हा हा.
गेम खेळत त्याच्यात
हम्म हम्म.
डबे जेवण चाललंय त्याचं झालंच होत म्हणजे जेवण करीतात होत्या त्या
हा हा लईच लेट
हा मग दूध विकून येते मग देवपूजनते ना
ह ह.
आज पनीरची भाजी केली होती. हा काल उरलो होत ना बाई चार- पाच लिटर दूध उरेल होत
हा का.
हम्,
मग उरल्यावर काय करत्यात
ते उरल होत तेच तापून तसच ठेवलं आता आजसं काहीच ते आम्ही ठेवलतं कल आ आज आत्ताने ठेवेल कवळं दूध होताना त्याच पनीर लावत.
हम्- हम ते कवळ्याच दुधाच पनीर लय रब्रावानी होतय ते
हा पण मग आता काय करणार पुणेनला लाग आवडत मग करायचं काहीतरी हम् नाही आव तन पनीर भाजी वस्तू झाला.
हम्म भांडवाला बाबा आला होता? हम्म. डबे घेऊन अण्णा डबा घेऊन मंगासी काय झालं कोणाचं?
हिला मारलं.
कोणी?
तिच्या बाबाने.
कुठं ती देतात तिच्याकडं
बाथरूम ला गेली. हम् थोडीशी मारलीच पाहिजे ती पण तिला अगोचर झाली.
हा. ती अगूच लते ती कधी नव्हती
हा ना मग तिला अगोचर पाना इतकी चारा चारा बोल ती ती थोडीशी जोडलीच पाहिजे उल
हम हा.
हम्म,
चांगली गोष्ट ट का म
हा ज जवड त का हरकत नाही तिक आह.
काय?
ती की इतकी बोला ती म्हणजे ती शब्द सुद्धा अस माणसाचा पडून देत नाही
अरे तुला लिहायला बसायला लावल वेदम दे इकड इकड ते माझ्याकडे ब बॅट पण दे आणि बॉल पण पन दे चल
बाकी.
बाकी काय नाही. त अभ्यास करतो काय?
ह,
हा अभ्यास करतोय त
ह हा.
बर आपली धाकटी बोरगी काय करत आहे.
आ!
काय ग डाकटी वर्गी काय करत आहे. आज आ ना काय
अभ्यास करती ती पण
हम्
कामचन कुठे गेली
ती आहे ना तिकड वाढून देऊ राहिली
तिचा नंबर सेंड करा तिचा नंबरच नाही माझ्या आपल्याला कशाला पाहिजे त्यांचा नंबर हा आन आन नाट हा ह काकुल भेटायला येणार होती का
आह
काकूला बरं नव्हतं म्हणलं भेटायलीणार होती का
भेटायला यायला आता टाइमच नाही घेऊन येणार याला
हम् हम
अच्छा गॅस टा की भेटाल का आम्हाला एखादी तुमच्याकडे बेळ पाय फरक
काय बर तुमच्या गावाला गॅस गोडवून ना आमच्याकडे टाक्या मारत
गॅस गोडवूनवाले गॅस नाही देेत आता एक का अण्णा देऊ राहिले उद्या अ्णांचा नंबर
म्हणजे मी इथून आणण्याची टाके पुवली ती तुम्हाला देऊ राहिली
आगं मग त्यांची घेयलच नव्हती ना
हा का तुम्हाला टाकीे नाही का
नाही एककाच टाकीे भेटा त पंचेचाळीस दिवसानी ना
का
आमचा स्वयं पक्चुली वरती राहतो चहा पाणी गॅसवरर
का
नाही टाकीे आहे अजून
हा
पंचवीस तारखेला भेटेले ना अम्हाला मागच्या
हा हा
मग अजून टाईम आहे म्हणून म्हणलं मग एखादी भेटथ आणायची घेतली आता उद्या एक पुढं मग तुमची एखादी दवा शिल्लक असला का
हो
हम
आमच्याकडेच लई जण येतात विचाराला टाके
नाही नाही कोणाला नको देऊ आसली ना तर मग मला सांग मी घेईल काय कोणाला नको देऊ लोकाला.
अ रिकामी टाकी हाय का
हा रिकामि टाकी देईल ना
हम् चालेल ए अरे मी तुला लाज वाटत नही का रे मग दुसऱ्या टाकीची नोंदणी करून द्यायची
नाही ना भेटत ते सु आम्ही तर लगेच ग्यायल तयर पण ते नाही कनेक्शन आहे ना ते पाच किलोचं येत ते पण आठशे वीसलाच नऊशे वीस लाच पाच किलो गॅस टाकीच कनेक्शन भेटत आणि ती पाच किलोची
वेद तूला आकलीचा पत्ता आहे का रे थोडाफार काय कशाला खाली लई आवाज जातो बरं का आबा वर येतील
मग ती नऊशे वीस लाच टाकी पाच किलो घेण्यापेक्षा मग ती परवडत नाही ना
ह ह
म्हणून मग म्हटलं तुमच्याकड असल्या एखादा नंबर दे ल घेच नाही अजून महिन्यांनी दिला तर चाल उद्या अण्णाची आणली ना
हम
मग पुढच्या महिन्यात दिलं तरी चाल
बरं चालेल आमचेच नंबर लावून द्यायलागल बाबाच्याच्यावरून नंबर लावायला लाग नंबरच लावीन नाही एक ज्ञानु ला दिली आता एक आम्ही लावली ठाकीसने रायला आम्हाला आता
च्या महिन्यात द्या वाटल्यास तुमची पंचवीस दिवसानी येते ना
काय माहिती किती दिवसात
तुमची पंचवीस वाटत आमची पंचेचाळीस य
आम्ही आम्हाला एवढी टाकीची गरजच पडत नाही नंबर लावल्यावर कवाई येऊ काय टेन्शन घेतली नाही आम्ही
हा मग तुमच्या राहत तेवढे नंबर आहे न तुमचे त्या
हम काय आमच्या म्हणजे त्य एक ज्ञानूला दिली एक सचिन डेरिंगेने नेली आणि एक अमित - लावली घरात आणि एक अजून हाय
हा ना मग ते तुम्हाला होईल मग आम्हाला दे एक आला नंबर का
आम्ही एवढं टाक्याच्या बाबतीत काय आम्ही अशा हालगर्जीपणा करत आम्ही भरीतच राहतोय सारख्या
हा भरूनच घ्या आणि मला द्या
हा लोक बाराशे र पैसे द्याात तू देशील का
बाराशेने देते तुम्हाला कोण देतो बाराशेनी
ह सचिन डेरींगे सचिन किरण डेरंगे का सचिन
त देऊ बाई
काय म्हंतीस
जो भाव हा तो देऊ पण एक टाकी दे
अ बर चालेल
आ
हा हा देऊ
हे तू पगार तू पगार सुलभ पाठवा आल नाही ते मगतो.
हा चालेल ठेवू का म्हंटलं.
सांग तसं दाजींना.